हॅलो
हॅलो
हा बोल
ह्या फोनवर आवाज कमी येतय काय?
कुठल्या?
तुझा आवाज येईना झालाय
माझा आहे
तुझ्या फो हा, तुझ्या फोनवरन नीट यालता.
हो काय मायती पाऊस आलाय व्हय.
हॅलो!
हॅलो!
हा.
पाऊस आलाय की तिकडं
मधनच यालाय दोन मिनटं येतोय मोठ्ठा आणि मग लगेच जातोय
हं. छोटा छो छोटा छोटा याला
हम्म हम्म. मी तर दोन वेळा कपडे वाळत घातलेली द्वेर
हम्म.
दोन वेळा काढून इकडे पुन्हा दुसरीकडे घातलो पुन्हा इकडे घातलो पुन्हा दुसरीकडे घातलो
आम्ही काढत नाही बाई
मी उन्ह नसलं तर मग ते
आ
गॅलरी मध्येच घालतोय उन नसलं तर
हा हा.
मग ऊन होत आणि एकदमच पाऊस यायला सुरू झाला मग पाठीमाग पण कपडे घालायच्या दौऱ्या आहेत. वरती तिथं घालते मग पाऊस नसला तर
आम्ही इकडे घातले तर पाऊस लागत नाही
हम्म हम्म हम्म. ह
हॅलो! हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हा.
मधनच आवाज मधनाच आवाज गायब झालता
हं
झाले हळू कमी यालाय. काय झाल? तेच होऊन झालंय की.
तुझा यालाय व्यवस्थित.
तू फोन बदलल्यास म्हणून मी सांगल तुला
मगाशी ज्या ह्याच्या्वर तर असात होतात आता पण असात
तुझा आवाज नाही म्हणालो मी बहुतेक फोन मधन म कमी आलाय
मक्की घुसला वाटते फोन मध्ये
ह आणखी तू तुझ्या फोनवर लावलेले होते तिन्ही फोन वर व्यवस्थित यालता
हा त्याच्यावर कमी आलाय काय?
होय.
पाय दुखाय लागलेत माझं
काय?
काय माहिती. मला काय होत नाही ते पहिला विचार.
वायाम कर. सुरू कर गं. कमी होतय सगळं.
तेवढी शक्ती नाही आहे उटायची.
एक्सरसाइज करायचं. पहिला वॉर्मअप करून घ्यायचं.
तसली परिस्थिती नाहीये आता.
हा हा. हळूहळू करायचं. पहिला दहा मिनटं करायचं. मग आठ दिवस दहाच. मिनटं करायचं.
पुढचे आठ दिवस वीस मिनिटं करायचं.
मिनट करायचं.
पुढच आठ दिवस तीस मिनिटं करायचं.
हम्म. आणि काय मग?
तू काय जेवून आल्यास तिथं.
जेवण आलोय. मी इकडेच बसलोय जुन्या घराकडच.
मग तिथं कोण नाही काय, तू कस काय एवढं बोलाल्यास?
आहे की आजी आजोबा हॉलमध्ये बसल्यात टी व्ही बघत.
हा हा.
मी मधल्या रूम मध्ये आहे.
हम. आवाज जात नाही काय मग बाहेर?
जातोय की जरा. एवढ पण लांब नाही आहे बारकीच आहे की रूम त्यामुळं. आपण कायच बोललोय. जायला नाही जायला.
आमच्या घरात आवाजच ऐकू येत नाही बाई. मोठ्याने ओरडायला. आता आमच्या घरातली सगळी लाउड स्पीकर वर च असत्यात.
होय.
सगळ्यांचा आवाज घसाडाच झालाय.
ऐकूच जात नाही लवकर.
कंटाळा यालाय.
मला पण.
कायतर गोष्ट सांग तू मला.
लहान आहेस काय?
होय लहानच हाय.
किती वर्षाची घोडी आहेस? वीस वर्षाची घोडी झाल्यास.
दोन प्लस झिरो दोन.
मग. आता तुला एकवीस रनिंग आहे ना?
होय. म्हणजे हे वर्ष संपताना एकवीस पूर्ण होतय. तुझ चालू होताना पूर्ण होते. नझ वर्ष संपताना वर्ष संपते ये समजलं काय
माज चालू होताना संपतय.
हम्म चालू होतानाच वर्ष संपालय तुझं काय कमी हाय सांग.
त्यांच कसं काय जन्मलं काय माळतीे मी
ह माझं भाऊ पण जानेवारीचच आहे. तुझं जर दोन तारीख आहे त सोळा तर आहे, सोळा आहे तेच
बरं झालं एक तारखेला जलमलो नाय
नाही तर काय
खरं आपल्या, हिंदू ह्याच्यात ते पाडव्याला नवीन व चालू होते ना
होय, खरं तेवढं कोण बघते, ना सगळी जानेवारी फेब्रुवारीच बघत्यात
कॅलेंडर मध्ये मग जानेवारी
हा होय मी तर काय केलं, नाही बा ह वर्ष ह्या वर्ष पूर्ण करायचं, करायचं, करायचं म्हणत, सहा महिने राहिलीत सात महिने राहिलीत करत आता पाच महिने राहिले, आब
होय
लाज वाटायला पाहिजेत, आपल्याला
ते काय वाटत नाही सोड
पाऊसला हाता येतं
आमच्या इथं गेला, ब तुमच्या इकडें आला वड
होय, यालाय पाचच महिने राहिलेत, की ग मला तर असं विचार करून करून वाईट वाटते, आता आपण वीस वर्ष झालं आता एक वीस वर्षाच होणार सगळी एवढी गोल पूर्ण करायची आहेत, लिहून ठेवले तरी पण काय करा ना आपण
ह आपलं वय जरा जास्तच व्हाले क नाही
होय तर काय तेच की
आपलं सोड वैष्णवी ज तर किती, आत ती आपल्यापेक्षा एका वर्षान मोठी, आहे.
होय
म्हणजे, आपल्याला एकवीस लागल, की तिला बावीस लागणार
होय
बरोबर
तुझा कसा विषय आहे, माझं डिसेंबरला एकवीस पूर्ण होणार, तुझं जानेवारीला एकवीस पूर्ण होणार
हा
आणि तिज
फेब्रुवारीला बावीस पूर्ण, ए सॉरी एकवीस पूर् न होणार बावीस लागणार
अरे फेब्रुवारी म ती लहान होत्या बाळ बावीस पूर्ण होणार म्हणजे, आपलं एक आपले एकवीस डिसेंबर जानेवारीला पूर्ण होणार, तिझं फेब्रुवारीला झालंय.
झालंय तिचं होय, तिला आता बावीस रनिंग आहे, आपल्याला एकवीस रनिंग आहे.
एकवीस रनिंग आहे हा.
मी साडे वीस वर्षाची आहे आता.
होय.
केवढ्या लवकरी गं? आता असं बघ आता बघता तीस वर्ष होत्यात आणि अजून एक वीस वर्षना आपण मरणार.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
अई जास्तीत जास्त कितीे जगतो आपण पन्नास साठ वर्षे साठ पण जास्त झाला आता.
पन्नास साठ वर्षे.
मग किती वर्ष जगणार आहेस अजून?
मला तर वाटते सत्तरा इंशी जगायला पाही
किती
सत्तर, ऐंशी.
बाय आत्ताची आताची कोण जगते सत्तर ऐंशी सगळी चालायात पटापटा वर.
ते हार्ट अटॅक तेन आलं तर मारत्यात इथं लोकं. नॅचूरल डेट त्या ती सक शक्यतो किती पण झालं तरी एवढी कमी होणार नाही लगेच आपण काय लई जनरेशन गॅप पडला नाही आहे त्यामुळं सत सत्तर पंचाहत्तर असं .
म्हणजे आता आपलं अर्ध आयुष्य सपत आलेय. अर्धच राहिले.
चाळीस वर्ष जगणार आहेस तू?
ऐकू ना झाले तिथं. नाय पैशे येत नाही पैसे येत नाहीत.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
लावतो म चार्जिंग.
काय झालं?
चार्जिंगला मला फोन आत बोलतस म्हणे त्या ऐकू नाय झालेय म्हणून बाहेर आले.
हम्म हम्म हम्म. तुझा भाऊ भावाला पटवून घेतीस लंय तू हां.
का
हम्या मारा करत नाहीसा तुम्ही.
नाही म तोच मला मारतोय.
ते भावाचे कसलं कॉलेज आहे काय एवढ्या लवकर सूटते.
आपल्यासारखच की.
आपलं तर बिनकामाचा झुप आहे.
आपलं तसच की बी कॉम आय टी ला होतो डिग्रीे ला आहे तू?
हम्म हम्म हम्म.
तिजा भाऊ लहान आहे अजून.
काय
तिजा भाऊ अजून लहान आहे ना.
वेगळं
कितीवीला आहे तो आता?
तो नववीला गेलाय आता.
दहावी, अकरावी, बारावी, आणि हे तीन वर्ष. सहा वर्षाचा गॅप आहे तुमच्यात?
व्हय. आमच्यात वर्षान म्हणजे बघायला गेलं तर सहा वर्षाचा गॅप आहे, आणि शैक्षणिक वर्ष न बघायला गेलं जसं, म्हणजे तो कितवीला आहे न मी कितवीला आहे, त्यामध्ये सात वर्षाचा गॅप आहे.
हम्
समजलं काय तुला?
समजलं समजलं.
वयान सहा वर्षाचा आहे.
हम्म वेदीचा पण भाऊ लहान आहे. तो कितीला अकरावीला आहे वाटतं.
दहावीला गेलाय तो.
तुझ्या भावापेक्षा एका वर्षांनी मो
हा. एकदम लहानच आहेत गं. म्हणजे आमच्या बारकी भाऊ बघायला गेली, बारकी भाऊ बहीण. एवढीच आहेत सगली. सातवी, आठवी, नववी, दहावी असं.
सायलीचा भाऊ काय मोठा आहे. प्रतिक चा भाऊ पण मोठाच आहे ना.
हो. मोठी भाऊ नाय, मोठी बहीण असाय पाहिजे.
सात बहिन
जसा आपण तस गं. मोठी बहीण असं म्हणतात की, मोठी बहीण मोठी असली आणि भाऊ बारका असला, तर तो भाऊ असते तो बेटर. बेटर. म्हणजे पोरगा बनतोय.